हॅलो! येतोय काय आवाज? येतो काय आवाज येतो?
हो हो, येतोय.
बोला बोला, काय चालं ताई?
काही नाही आता बसलेय जरा.
हो का, चहा पाणी झालं?
हो झालं. तुमचं झालं का?
आमचा नाही ना अजून, आता होईल चा पण ठेवायचाय सहा वाजता, कारण ऊन आहे ना भर पूर, हो आमच्याकडे पाऊस चालू आहे. पाऊस चालूय तुमच्याकडे? आमच्याकडे काहीच नाही, हा पाऊस नाही काय नाय. नाय चालं अजून. हा का? काय नाही बसलात आता पाऊस होता, आता उघडलाय जरा. हो ना? आज आज काय सुट्टी असेल मुलांना? हा, सुट्टीच हाय मोहरममुळ. आज काय जेवण केलं मग तुम्ही?
आज काय भाजी आणि भाकरी
हो का? ज्वारीची भाकरी का बाजरीे ज्वारीची, ज्वारीची ना, हा हा त्यांची भाकरी वळत नाही ना ओ. गरम पाणी घ्यावं लागतं ना?
नाही.
नाही, थोडं बारीक पिट दळून आणलेलं असल्यावर वय ना? हो ना? कारण का समय पंचवारीच होह. ना मग ते भाकरीच वळतच नाही. गरम पाणी हा त्यांनी मोठ दिलं नव्हतं हो मग गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्याने मग हे करायचं.
हम्म.
काय मग? उन्हाळ्याच काय वाळण वगैरे? हे केल् काय नाही
हा केलं की? मी काय काय बनवलं.
आणि ना? कुरडया, परत पापड, नागलीचे पापड, उडदाचे पापड तांदळाचे पापड
हा.
शेवाया, तेनागुलीचे पापड नाही बनवत आमच्या ह
ह
ते नाही माहित मला कशाचे बनवतात ते नागलीचे पापड आहे नागली आणाय बाजारात ना दुकानात ना मग ती नागली ना एकदम स्वच हो स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने धुवायची आणि ते रोळून घ्यायचे कारण त्यात खडे असतात ना बारीक बारीक
हा हा
मग एक दिवस ना बांधून ठेवायची मग त्याला आपले मुसळीला कसे मोड येत कसे मोड आले पाहिजे तशी मोड आली पाहिजे मग वाळत घालायची चांगली वाळली काय गिरणी दळून आणायचे दवळून आणल्यावर मग चाळून घ्यायचं साडी लावायची पा कमिल्याला त्याच्याने चाळून घ्यायचे
ह
जाचाळून घेतल्यानंतर ना मग आपण ज्या वेळेस पापड करतो ना मग त्यावेेळेस खिशी घ्यायची पाणी ठेवायचं म्हणजे एक चपातीला पाणी ठेवलं ना आपण एक चपात्यालाच पीड घ्यायचं थोडं किंचित पाणी टाकायचं जास्त
हा हा
म पा पाणीला न उकळी आली का म चमारी होओवा जिरे परत पापड खद खायचा सोडा मीठ सगळं टाकायचं आणि खूप पाण्याला उपय आली का मग त्यात पीठ टाकायचं झाकून ठेवायचं पाच दहा मिनिटं बारीक ग्यास करून मग ते पेठ नास होतो येत थोडस वरती मग घिरून घ्यायचं चांगलं म्हणजे अस पळीन वगैरे फळीने किंवा लाटण्यानी नाही तर मग आपली रवी असते ना लाकडाची त्याच्यानी आणि बारीक कॅस चांगलं शिजून घे हे करून द्यायचं चांगलं शिजवायचं कच्च जर राहिला ना कापड आहे मग चिरता
हो हो
आताचे पापड बनवता आम्ही नाचनीचे ज्वारीचे ज्वारी पण तसेच करायचे त्याच पद्धतीने करायचे ज्वारीचे पण हा कुरडया हे वडे तुम्ही खर्षाचे करतात वडे वडे आम्ही ना मठा मठाची मुगाची परत याची हरभऱ्याची डाळ
थोडीशी उडदाची डाळ सगळ्या डाळी मिक्स करायच्या म्हणजे ते सांडगे वगैरे म्हणतात सांडगे हो आम्ही वडे म्हणतो आणि सांडगेच म्हणतात शक्यतो हा मग ते काही काही ना भरडून आणतात जात्यावर किंवा गिरणीमध्ये आम्ही भरडून नाही आणत आम्ही भिजत टाकतो रात्री आणि मिक्सर मधून काढून मिक्सर मध्ये किंवा ओल्या गाळीची गिरणी असते ना तिथून दळून आणायची सकाळी मग त्यात लसुण थोडस आलं परत आपल्या लाल मिरच्या असतात ना अकल्या ओल मिरच्या त्या टाकायच्या दळून आणल त्यानंतर मग मी ट्रायगर टाकायचं मग कोणी झाडून टाकतो कोणी असं हाताने तोडून टाकतो शक्यतो आम्ही ना झाळूनच करतो कारण कस तोडायच म्हटलं ना त्याला माणस घरात बाया पण लागतात ना भरपूर म्हणजे ते मोठ्या झार्या घेऊन का झार्याने मग असं ही करायचं
हो हो
कस हातानी तोडून हातानी तोडून का
हम्म हम्म
कसं आम्ही दोन चार चार पाच किलोचे करतो म्हणजे वर्षभर पूरल असं
हा हा
अजून काय तुमच्याकडे पाऊस पडलाच नाही काय अजून एकच पाऊस एकच पाऊस झाला आमच्याकडे एक दिवस आला तेवढा नंतर काल अजून पाऊसच झाला नाही पण अवघड आहे ना पाऊस पडायला पाहिजे खरा हा पाऊस नाही पडला आमच्या ईकड दोन तीन दिवस तीन दिवस हो का नाही आमच्याकडे झालाच नाही एकच दिवस झाला तेवढा पण आवघड आहे पाऊस नाही आला तर म्हणजे किती धरणात पाणीच नाही ना राहणार
हो
हो पाणी आहे का मग तुमच्याकड नळाला वगैरे येतं का व्यवस्थित नळाला पाणी आणि ईथ पण शेवट ते पाणी कमीच आहे धरणामध्ये पण आणी पाणी कपात पण सांगितलेलं आहे ना
हा
आता शनिवार रविवार पाणी नाही सोडत आमच्या इकडे पण मग किती दिवसाला येत दोन दिवसात पाणी येतय आता आता एकदा पाऊस आला थोडं पाणी साटलं ना धरणामध्ये मग काय टेन्शन नाही पण आता पाऊसच नाही म्हटल्यावर अवघडच आहे
हा हो ना ते पण आहे ना
तुमच्याकडे आहे का पाणी भरपूर
हा
हा पाणी आहे आमच्याकडं ह ना
हा
काय चाललं अजून तसं पण आमच्याकड चार पाच दिवसाला येतं मिळाला पाणी पेलचं पाणी
हो
बापर आणि वापरायचं काही नाही वापरायचं मग कसं पण करत कुठून पण आपण
हा
प्यायचा पाण्याचा प्रश्न ह तुमच्याकडे किती दिवसाला येत तस आमच्याकडे ना म्हणजे मध्ये मध्ये ना रोज यायचं पण आता पाऊस नाही काही आणि धरणातलं पाणी पण कमी झालं ना
हा हा
शनिवारी शनिवारी शक्यतो येतच नाही पाणी
अरे वा
न एक दोन दिवस कपात केली आहे म्हणजे पुरला असं ग सर्वांना हा हो सगळ्यांना पुरवायला पाहिजे बरोबर आहे आणि पाणी शिवकायच नाही ना सगळं पाण्यावरच अवलंबून आहे
हो ना आणि वापरायचं पाणी. वापरायचं पाणी असतं ना वर टाकी भरलेली असते ना. हा, टाकीत पा पाणी असतं मग टाकी जरी भरले तरी दोन तीन दिवस टेन्शन नाही. पण ते नळाला पाणीच नाही आलं तर मग ते टाकी भरलीच जाणार नाही ना.
हो हो, तसं आहे.
कसर करावं लागते पाण्याची.
हा.
बरोबर आहे, हो ना अजून काय? चालंलय तुमच्याकडे? आमच्याकडे पण उन्हाळ्यामध्ये उशिरा उशिरा येत होतं जरा पाणी. हो ना? आता आहे का? आता आहे पाणी व्यवस्थित आहे, तुमच्याकडं पिण्यासाठी आणि वाप् ण्यासाठी एकच येतं तसं धरणातून. हम्म, पण लोकं कसं आता ते जारचं वगैरे मिळतं ना फिल्टरचं पाणी, हो हो भे त न ते, हा ते घेतात जास त, त्याच्यामुळे टेन्शन नाही राहिलं आता, हा.
तेच ना, ते विकत घ्यावं लागतं ना पिण्याचं मग, हो बरोबर आहे जार भेटतं ना. हा ते फिल्टरचं मिळतं म्हणून सगळे लोकं तेच घेतात, आमचं कसं आमचं फिल्टरच बसवलेलं आहे घरामध्ये, त्याच्यामुळे आम्ही काही, हा का? जार वगैरे नाही घेत.
हा फिल्टर ते अ चांगलं पडतं मग. हम्म
तुम्ही जार घेता का? चांगलं आहे ना मग ते पण. पाणी शुद्ध फिल्टर. करूनच भेटात ते. तस काम पण तरच होत बसवलेलं.
घरच.
आता कसा पाऊस. सळतच अवघड आहे पाण्याच. कस गडूळ पाणी राहत. त्याच्यामुळे आजाराची. वरती टाकेमध्येय साच हो ना. अजून तुमी काय बनवलं वाळवान मदे? वाळवण काय केलं उन्हाळ्याच? हॅलो. तुमच्याकड बनवता असतील ना शेवया. हो शेवया बनवतो ना आम्ही. शिवाया बनवतो आम्ही. बनून घेतो आम्ही. घरी नई बनवत मी.
हा.
शेवया ना करून आनतो गीरणीतन हो. आता कस घरगुती पुष्कळ गिरन्या झाल्याना. सुजी ते री काडता का रव्याच बनवता. नाहीं मला नई येत काडता. मी काय करते शक्यतो रव्याच बनवते रवा. मैदा नई तर मग गव्हाच्या पेठाची पिठी काडायची आणि रवा आयता घ्यायचा त्यात. आणि त्यात मिक्स करायचं ना? हो मिक्स करायच अन म तिथून. काडुन करून देतात ते. घेऊन जायचं. घरी आलं का मग वाळत टाकून द्यायचं.
हा. हा. आमच्याकड आमची मम्मी. काय करते ते गहू ओलवते रात्रीच. मग रात्रभर. ते बांधून ठेवते. मग सकाळी ते थोडस अस दळण्यासारखं झालं. जास्त ओलं पण न्हाइ आणि जास्त वाळू पण
वाळू देण्याच नइ फक्त दातानी अस थोडस हा म्हणजे जास्त कचकच न्हइ लागलं तर मग ते चांगली सोजी येते ना हा हा हा आणि तेच आणायचं दळुन म्हणजे तेला सुजी काडुन आणाय पण आत्ताची चव छान लागती माहिती का घरगुती हो हो छान लागते कारण कस माला ते ना रवा काडताना येत तेच्यामुळे नइ त मग करायला काइ नइ गिरणीवर देतात न तस आपण सांगितलं थोड रव्यावरती काडुन द्या वगेरे तर देतात काडुन हा देतात पण ते वइस तर नइयेत ना आपल्याला अस सुपाणी करतो ना आपण
आ ते
तुमाला येत का तस वाइसता आई करते माझी आई करते का हा चांगलंएना
हो छान वाटलं तुमच्याकडून नवीन रेसिपी ऐकून
अशाच नवीन नवीन रेसिपीवर बोलत जाऊ आपण एकमेकांना हो हो चालेल चालेल आता चा पाणी करायचं असल
हो हो
हो